हॅलो
नाही काय आवाज
काय नाही बघ आ आता जेवून वगैरे बसलेलो टी व्ही बघत
हा हा झाले टास्क पूर्ण
माझे आता अजून मगत तीन कॉल राहिल्यात बाकीचे हे जे त्यां ते गुगल सर्च च ते न झालंय आणि ते ट्रान्समिशनच काहीतरी आहे ना ते ट्रान्झॅक्शन च कायतर हा ते मला काय अजून टस्क आला नाही
हा ह ह माझ आता पंधरा कॉल झाल्यात अजून पंधरा करायचे आहेत
तीस कॉलच आहे का तुला
होय तीस कॉलच हाय आणि अ ट्रान्स्क्रिप्शन चालू आहे माझं
ह ते काय रोज पाचशे पाचशे कराय पाहिजे ना
हो पाशे पाशे कराय सांगितल्यात रोज
किती होतात तरी तुझं
अ पाशी काय म्हणजे झालं होत्यात पाचशे बी वत्यात झालं म्हणजे हजार बि होत्यात ते करण्यावर जर सलग एक तासभर जरी बसलेस क नाही तर पाचशे होत्यात बघ
का ते करायचं नाय
काय नाही अ तिथं एक ऑडिओ आलेला असतोय म्हणजे जे आपण आणि याच्याच ऑडिओ ना म्हणजे कट कट करतात आणि तेच येते आपल्याला मग ते छोट छोट ऑडिओ ऐकाय आणि मग एक एकदा तिथं लिहून आलेला अस तय किंवा मग आपन टाईप करायच. मग आता जस की आता मी तुझ्याबरोबर बोला लाग लागलोय आता आपण जर कोल्हापुरी भाषेत बोलत असलो तर काय कराल्यास? असं तेण बोलत ना काय करत आहेस असं नाही बोलत. तर मग ते कराल्यास असंच तिथं टाईप करायचं. प्रॉपर जसं बोललय तसं टाईप करून सबमिट करायचं.
हा हा हा हा.
ते.
तरी होतय की अर्धा एक तासात.
अ एक तासात होतय पाचशे होत्याात एक तासात.
हा ह.
निवांत हुतंय आणि ते चांगलंय. पण त्याच पेमेंटच
तीथ त्यांनी म्हटलीत. ना सगळं चेक टास्क चेक केल्यानंतर पेमेंट दाखवते म्हणून.
अगं माझं पेमेंट दाखवते की. मला आता बाराशे रुपये पेमेंट दाखवाय लागलंय त्याच. माझे किती तीन हजार झाल्यात त्यात तलं माझे बाराशे चेक झाल्यात, ते पेमेंट दाखवालागलय मला. पण पेमेंट पण आता मला जवळजवळ पंधरा दिवस झालं तसच दाखवा लागलं, आलेच नाहीत ना पैसे
माझ पण तू परवा काहीतरी मला कॉल केल की स त्याच्या आधी पण मी कुणाला तर कॉल केला वाटत मला त्याच फक्त पेमेंट मध्ये अठ्ठ्याण्णव रुपये दाखवावले प्रोसेसिंग मध्येच दाखवायला लागले पंधरा दिवस झाला आता
मला कॉ कॉलिंगचे पैसे मिळाले म्हणजे आता परवा त्यांनी तुला फोन केलं ना तुला किंवा हिकडं तिकड, ते दहा कॉल तशे तर माझे चार कॉल वयाचा गेलते. तर मग अ सहा कॉलचे सहाशे रुपये आले मला.
आणि आणि कुणाबरोबर तरी बोललेलं
म्हणजे कमी दहा मिनटाच्या आत कट केलं तर तसं होतं कमी येतय काय?
काय बोलल म्हणजे काय बोलायला चुकलं म्हणून कट करा लागल्यात काय? करायला काहीच कळत नाही.
हा.
मग आता ते माझं पण अठ्ठ्याण्ण रुपये तेवढं दाखवावले पंधरा दिवस झाला तेवढंच दाखवाले आणि ते बाकीचं ते गुगल सर्च म्हणजे काय त्याचं काही तर टास्क आहे त्याचं तर काय अजून
नाही नाही त्याचे पैसे नाही आहेत ते फक्त ना शिकण्यासाठी म्हणून त्यांनी दिलेले होते त्याचे पैसे नाइयेत आहेत.
याय पाहिजे मग ते
ट्रानस्क्रिप्शन मग त्यांना रिक्वेस्ट कर की तसं त्यांचा कोणाचा नंबर नाही का तुझ्याकडं?
हाय की, त्यांना मी टाकलेला मेसेज त्यांनी आणि बाकीच्या ग्रुपवर पण म्हणा लागलेय आम्हाला तो टास्क आला नाही, तर त्या मॅडम म्हणल्या की फ्रॉम ज्यांनी भरला त्यांनाच येतोय. फॉर्म भरलाय पण तरी मला आला नाही.
तस म्हण, माझ फोन कॉल फ्रेंड पण झालं म्हण मी फॉर्म पण भरलाय तरी, पण मला टास्क आला नाही हाय सारखं सारखं मेसेज करायच म्हणजे रिप्लाय करतात त्यांनी
करतो आता.
आणि बाकी काय? काही नाही बघ जेवलीस?
जेवले बघ आता जेवूनच बसल्या तुझ झाले जेवण?
जेवलं आता नुकतं जेवण.
आमचं बी बारक झोपलेलं, मग आता हे झोपलं दुप एक तासभर त्या तेवढ्यात म्हटलं पटपट पटपट कॉल करून
व्हय ते याला कार्य आपला कसं आहे ते दंगा वगैरे काय नको माग, मग त्यामुळं
आता तुला किती अजून माझे दोन राहिलेले मग ह्यो एक झाला आणि अजून एक केला की मग माझं तोच तु तुला कॉल करायचं संपतय म्हणजे माझे किती अ मग ते चौदा सोळा सतरा होतील. मग प्रणालीला करणार आहे प्रणालीला काल मी दोन तीन केल्यातील आपण काल मी. मग प्रणालीला करतो आणि दोन आणि नम्रताकड पण आहे म्हणलीस ना? मग तिला कॉल करून विचारतो ती हाय?
त्या आजुन कोणतरी ग्रुप वरती आहे काय, तेनी म्हणा लागल्यात माझ्यासोबत कोण बोलणार आहे का मराठीमध्ये कार्या अँप वरती म्हंटलं, मग त्यांना पण एखाद्या वेळेस फोन कर मग पाच होत्यात
अगं नाही ग म्हणजे कसं आपल्या आपल्या मैत्रिणी असल्या किंवा आपल्या ओळखीच्या असल्या कि बोलायला काय पण येतय ग. दुसर नवीन कोणतरी असलं की काय बोलायचं अस प्रश्न पड तय ना. म्हणून मी शक्यतो मैत्रिणी मैत्रिणींनाच फोन करायला लागलोय. आता संध्या दीदी कड काय डीलीटच झाले. त्यामुळे तिला तर काय
पण तिचं करता येतंय की परत.
परत करता येतोय पण ते करायला पाहिजे कि ती.
म्हणजे ज तिथं कार्या ॲप तिच्या म्हणजे मोबाईल मधन डिलीट मारलंय म्हणजे जिन तिनं पहिला नंबर जे दिले, तेज मोबाईलवर ते अकाउंट काढता येतंय की
येतय सोड काढायला पण ती करायला पाहिजे. ना मग आता बघतो आणि कोण
सगळ्यांना करता तर येतय कॉल. आपल्या आपल्यातच होतोय पाच पाच. मग उगचच त्या बाकीच्याना विचारण्यापेक्षा
हम्म तेवढं खरं आहे. म्हणून मी पण बाकी कुणाला आता माझी गायत्री म्हणून एकटी मैत्रीण हाय. तिला आपण मी काहीतरी दोन कॉल केलात, दोन नाही एक एकच कॉल केलाय मी तिला, मग तिजे अजून चार कॉल आहेत तिला मी अजून चार कॉल करू शकतोय.
हम्म. म्हणजे आता आधीच्या टास्कला जर, मी पाच कॉल तुला जस समज पाच कॉल केलोय, तर आता परत करू शकत नाही काय? ह म्हणजे बाळ मी तुला करू शकतोय. माझे फक्त आता कनई पाच टास्क आलय. त्यातले माझे तीन टास्क झाल्यात.
तस नाही, तस नाही आता तुला वीस कॉलचा एक टास्क येतोय पूर्ण त्याच्यामध्ये कसं पाच पाच कॉलचेच दाखवतोय तुला. त्यो पूर्ण एक टास्क पूर्ण झाला, की त्यानंतरं अजून एक तीस कॉलचा येईल तुला.
नाही तसं नाही म्हणत, की माझं वीसच झालंय की त्या आधीच झालंय टास्क पूर्ण.
हा.
त्याच पेमेंट पण आलय मला. हे दुसऱ्यांदा का नई फक्त पाच कॉल आलय ते.
फक्त पाच कॉल फक्त पाच कॉल तू ते पाच कॉल केलेस आणि रिफ्रेश केलीसकनी परत पुढचे पाच कॉल येतात असं करत तुला तीस कॉल येतात माझं पण तेच चालू आहे सध्या आणि हे स की मग ट्रान्स्क्रिप्शन येते
ह म्हणजे मला ते पटदिशन करायला पाहिजे मग तेव्हा येणार वाटतं ते
हा कारण मला आधीच आलं होतं ट्रान्स्क्रिप्शन कारण मला माझ्या वहिनींमुळे मी ॲड झालतो ग्रुप मध्ये त्यामुळे मला आलंत आधीच आणि नंतर ना फोनफ्रेंड आलाय हा दुसरा मला टास्क
ह हा हा मग मी आता जर ते दोन लागल्यात जे रिमेनिंग आहे ते जर केलो तर मग पुढचे रिफ्रेश करून टास्क घेतले तरच येणार ना ते
होय होय
हम्
माझं बघ किती ते चारशे पाचशे सहाशे सहाशे रुपये असेच वाया गेले बघ काल सुकन्याला दोन फोन केलो म्हणजे एक फोन माझ दोन मिन त्याच्यात झाला तिच्याबरोबरचा आणि सऱ्यांदा फोन करायला गेलो दोन्ही वेळा तिला फोन म्हणजे ती ऑनच होती. ती कर म्हटली म्हणून केलो खर लागलंच नाइ तिला प. म्हणजे आला पण नाही फोन आणि कटच झाल मग ते दोन्हीच पण झिरो झिरोच दाखव.
माझ पण आता दोन कॉलचे जिरो जिरोच दाखवायलय.
म
वै तेनी फोनच उचलत नाइत. कर म्हणते त्यानी फोनच उचलत नाहीत.
एक एकदा असं होते की त्यांना जातच नाही ग म्हणजे त्यांनी असत्यात ऑन खर त्यांना जात नाही फोन.
हा आणि कनाय मी माझं आता कस झालंय? मी एका नंबरला फोन केलतो म्हणजे बहिणीच पण आहे ना मग तिच्या् फोनवरून फोन केलतो. तो तर पण तिथं ते म्हंटलं नाही हे होत नाही म्हंटलीत जिरोज दाखवलं मग ते.
हम्म काय? माझं बी सुकन्याला केलेलं ते दोन फोन गेले. काल आणि एक. त्याच्या आधीचे एक चार पास सहा गेले सहाशे रुपये गेले.
मग आता बाकीच्या आणि कोण हायत? ही आय ना योगी. त्या दिदी.
हाय वाटतं ती पण.
वय हाय हाय ते ग्रुपला बघितल रुचिता दिदी. काय दिसल नाही फक्त योगीता दिदी च तेवढ रंगवाय दिसला.
हम्म
बघतो आता जर कनाय आपल्या आपल्यात जर झालं तर मग त्यांनाच फोन कराय पाहिजे.
हा आपल्या आपल्यात ल्याना तेवढं फोन करतय.
ते कसं होतय त्यांच्यावर बोलायचं काय एकतर सुचत नाही आणि आपण कायतर बोल्लो तर. त्यांना काय वाटल?
तेच ग आणि आता कस बघ आता तू आणि मी बोलाय लागलोय आपण मैत्रिणीआय. पाच काय आम्ही दहा फोन करतो ग काय एवढा विषय आपल्याकड तसेच विषय असता. असतात बोलायला काय पण बोलू शकतोय आपण.
होय.
त्यामुळच मी पण कुणाला जास्त दुसऱ्याला करत बसत नाइ बाई आपल आपल्याला तेवढंच.
आत्ता केलोय फोन. तुला आणि प्रणाली तेवढंच आणि कोण नाही केलं मी अजून पर्यंत. ते बाकीचे सगळे मम्मी. दीदी आणि बारकी बहिण यांच्या सोबतच. आणि एक मम्मीची एक मैत्रीण हाय तिला झालं.
काम तर झाली ठेवतो परत करतोय थोड्या वेळात तुला हा.
ह
तू करणार एस काय?